हो बोला तई काय म्हणत कशा आहेत हॅलो
हॅलो ताया येतोय एक का आवाज हॅलो हॅलो हा येतोय का तई आवाज
हो येतोय ना मला येतोय आवाज
येतोय ना हो हो येतोय मला पण येतोय हा नमस्कार ताई
नमस्कार का एक मिनिटातचा एकच म्ह
हो हो
हा बोला
हा बोला ना हो हो मी बनवते ना केक केकच्या ऑर्डर वगैरे सगळं घेते मी
हो का मला केकची रेसिपी सांगता का?
हो सांगेल ना म्हणजे, तुम्हाला कोणता केक पाहिजे. आता बेसिक आपल्याकडे सर्व प्रकारचे केक असतात. म्हणजे बेसिक पासून म्हणजे स्पंज केक असतात, चॉकलेट केक, फ्रूट केक, रवा केक तुम्हाला कोणता पाहिजे, कोणती रेसीपी पाहिजे. रसमलाई केक का? होय रसमलई केकची का हो हो चालेल ना. तुम्ही म्हणजे मैद्यापासून बनवू शकता किंवा मग डायरेकटली आपल्याला प्रीमिक्स भेटत बाहेर म्हणजे जे की केक शॉप असतो बघा, त्याच्यामध्ये प्रिमिक्स भेटत. मग तुम्ही वॅनीला म्हणजे र हो मग रसमलई म्हणजे डायरेक्टली ना तुम्ही व्हनिला प्रिमिक्स आणायचं केकच्या शॉपमध्ये भेट केकच्या शॉप आता भरपूर ठिकाणी झालेलेत त्यामध्ये तुम्ही रसमलई आणि रसमलई ईसेन्स लागेल तुम्हाला एक म्हणजे एक प्रमिक्स लागल व्हनिलाच. रसमलाई इसेन्स लागेल आणि तेल म्हणजे ऑल म्हणजे तेल लागेल आणि आणि बस एवढेच. तीन चार म्हणजे प्रकार लागतील त्याला आणि मग तुम्ही प्रिमिक्स घेतला ना समजा आ दोनशे अडीचशे ग्रॅम किंवा दोनशे ग्राम प्रीमिक्स घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही मग दोन टेबल स्पून तेल टाकायचं. रस मलाई इसेस टाकायचं आणि मग पाणी आपल्याला पाहिजे कन्सिस्टन्सी जसं भाज्याचं पीठ मिक्स करतो. ते पीठ मिक्स करायच हो. आणि मग खाली एक जर्मलं भांड असल अलुमिनियमचं असत नाही का जर्मल नाही सॉरी अल्युमियमचं भांडं आहे. तेल लावायच. आणि मैदा वगैरे डस्ट करायच त्याला म्हणजे मैदा असा टाकायचा आणि झटकून घ्यायचा. भांड्यातून आणि मग हे मिक्स केलेलं असतं ना ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये, यलो कलर पण टाकायचं हवं तर त्याच्यामध्ये जर आपल्याला जर हायजेनिक खायचं असलं तर कलरचा. हा कलर कमीच करायचा कारण ते जास्त हायजेनिक नसतं कलर नाही का. केमिकल युक्तच असत ना का त्याच्यामुळ नाही टाकलं घरात जर खायचं असलं तर करायचं बिना कलरच करायचं असं. आणि मग बेकिंग लावून द्यायच आता दोनशे ग्रॅमचा केक तुम्ही दोनशे ग्राम प्रिमिक्स चा केक तुमचा अर्धा किलोचा केक बनल. पाचशे ग्रामचा मग तो बेकिंग लावून द्यायचा ह, दीडशे एकशे साठ म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडे ओटी जी आहे का? नाही ओटीचे म्हणजे जे केक बेक करतो किंवा आपण काही भासतो वगैरे असं. ओहन सारखं असत नाही का नसेल ना नाही मग तवा ठेवायचा आपला गॅसवररती त्याच्यावरती वाळू वगैरे असले ना तर वाळू. त्याच्यावरती अस एखाद ना डिश किंवा असं काहीतरी ठेवायचं त्यावरती मग ते केकच. प्रिमिक्सओतलेलं भांडं ठेवायचं आणि त्याच्यावरती एक कढाई पॅक करायची म्हणजे, पॅक भांड ठेवायचं. ह तर कमीत कमी तीस मिनिट शिजून द्यायचा केक. केक कसा शिजला हे जर बघायचं असलं ना तर हो तीस मिनिटं, अर्धा तास. आवाज येतोय तुमच्याकडचा, तीस मिनिट शिजवुन द्यायच आणि त्याच्यामध्ये टूथपेक घालायची चेक करायच तीस मिनिट नंतर. म्हणजे टूथपिक जर टूथपिक म्हणजे एखादी काडकी किंवा सुरी नाही का, बारीकशी असती ती घालून बघायची हो टूथपिक आहे ना टूथपिक घालून बघायची. त्याला, जर ओलसरपणा आला लागून समजायच नाही शिजल अजून पाच एक मिनिटं ठेवायचं. कोरडी जर ती टूथपीक निकाली, ना तर तर स समजायचं आपण का ते शिजलाय केक आपला. झालाय बेक झालाय अस तसच हो हो हो हो हो. तो वातो आपण इली ना वापवायच र पाण्या आपल्याला फक्त तव्यावरती वाळू. गैरेवून एखाद स्टँ ठेून त्याच्यावरती ते ठेवायचं टि बेक करायचंय फक्त हा. आणि खूप छान बनतो मग मग थंड होऊन द्यायच. मग तुम्हाला समजा आता एक क्रीम पण भेटते त्याची ट्रोपोलाईट वगैरे अशा क्रीमांच्या प्रकार आहे त्याच्यामध्ये याच्यामध्येक सा वापरणाऱ्या तर तुम्ही त आपल्या बेकरीमधून किंवा आपल्याला केकशॉप मधून भेटून जाईल ती पण आणून तुम्ही फक्त बिटर पाहिजे किंवा मग एखादा विक्स असला ना त्यांनी पण तुम्ही पूर्ण अशी खूप वेळ हलवाव लागल. तुम्हाला मिक्स करावं लागल तेव्हा ती घट्ट झाली ना मग स्पंज तो झाला ना तो तुमचा रसम लियचा तो का पाहायचा. आणि मग नंतर रसमाला भेटते बाहेर पण भेटते आपल्याला स्वीट्स मध्ये नाही का हॉटेलमध्ये आपलं स्पंज असतो ना तो ओला करण्यासाठी ते दूध वापरायचं पूर्ण गोल स्पंज ओला करायच. मग त्याच्यावरती मग क्रीम लावायची आपली जी क्रीम बीट केली ना बीट लड आपल्याला घट्ट कराव लागते मग ती टाकायची त्याच्यावर ती लावली. पूर्ण मग त्याच्यावरती मग ते आपले रसमलाचे बॉल्स असतात ना का? ते अशी कुस करून टाकायचे मग नंतर हम्म नंतर दुसरा स्पंज ठेवायचा. केकचा रसमलाईचा नाही का तुम्ही बनवलेला प्रिमिक्सपासूनचा परत तीच प्रोसेस करायची. असं पूर्ण प्रोसेस करून पूर्ण तिसरी लेयर ठेवली ना तिसरी त्याच्यानंतर डायरेक्ट क्रीम लावायची मग पूर्ण क्रीम लावायची म्हणजे साधा साधा आपला घरघुरती की एक म्हणजे बेसिक करायचं म्हटलं तर साधा साधदा फिनिशिंग म्हणतात त्याला फिनिशिंग तर लगेच आपल्याला जमत नाही ते पूर्ण म्हणजे बघितल्याशिवाय केल्याशिवाय नाही. प्रॅक्टिकली नाही केल्याशिवाय नाही समजत पण एक तोंडी सांगायचं झालं तुम्हाला तर मग पूर्ण क्रीम लावायची खायसाठी बघता आपल्याला नाही का? पुन्हा तो केक लापवायचा स्पंज आहे ना तो लपवायचा क्रीम कोणाला कमी क्रीम लागते कोणाला जास्तीची लागते. हो पण मग छान लागतो रसमलाइ केक पण छान लागतो. तर तो तो फ्युझन केक म्हणून मानला जातो आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे तर तो चारशे रुपयाला अर्धा किलो आहे. क ते मी
अच्छा हो का? छानच आहे ना मग कसं आहे कोण बा नाण्यापेक्षा घरी बऊन व्हायचं म्हटलं ह विचार केला मी
हो हायजेनिक खायला भेटत मुलांना ना हो मी तर बाहेरचे केकच नाही खा जसं मला माहिती झा ना तस तेव्हापासून मी केकच खात नाही बाहेर. ंना पण देत नाही कारण बेरी प्रोडक् ना ते लोक कसे असतात त्यांचे हात कसे असतात. ते कसे बनवतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकतात तसे आपले कसे बिना प्रिझर्वेटिव्हचा असतो. तीन दिवस कमीत कमी टिकतो हायजीन असत ह आणि आता. रसमलाईचा कसा दूध सोकिंग असतं म्हणजे दुधाने सोकिंग केलेलं असत त्याच्या कमीत कमी दो तीन दिवस टिकतो नंतर खायचा नाही. मारत मग अस चांगला नाही लागत खराब असत तो असं आणि दुसरे जर असले ना पाण्याचे चोकिंगचे हो पाण्याचे चोकिंग वाले दुसरे अस. त्यांना समजा पायनॅपल झाला असे वेगवेगळे असत चॉकलेट झाला. मग ते एक काही नाही तुम्ही कमीत कमी चार दिवस खाऊ शकता बिन आपली ज वेळ बेरीत मावा पण बनवते टी टाइम केक पण बनवते, आयंगर बेकरी स्टाईल माझे केक तर खूपच छान! आहेे म्हणजे अयंगर बेकरीमध्ये भेटत बघा ए टी टाइम. केक पायनॅपल केक, चॉकलेट केक सेम टू सेम तसच टेस्ट असती माझी सेम टू सेम तशी टेस्ट असती. हो, आणि टेस्ट पण छान आहे ना, त्याच्यामुळे मला कस्टमर पण भरपूर भेटत आणि भरपू भरपूर ऑर्डर यायच्या, पण आता सध्या छोटी मुलगी असल्या मुळे मी स्टॉप केलं आहेे. पण ऑर्डर केकच्या मिथिम केक वगैरे हो, दोन लेअरचे तीन लेअरचे भरपूर केक बनवलेले हेत आणि केक- केक तर बनवतेच हो बेंटो केक पण आहे ना. छोटासा तो गिफ्ट देण्यासाठी तर बेंटो के ये. टिन केक पण आलेले आहे बघा डब्यातला माहित असेल ना, तुम्हाला टीन केक माहिती आहे का? म्हणजे डब्यामध्ये हा बेंटो केक तो व्हाईट बॉक्समध्ये येतो तो बेंटो केक. आणि टीन केक म्हणजे कस असतं? आपला टीन असतो म्हणजे आता बाहेरच भेटतो आप आपल्याला दुकानांमध्ये त्याच्यामध्येच प्रॉपर त्या आपल्या जसे बाहेर केक बनवतो ना आपण जो केक देतो, तुम्हाला तोच केक असतो, त्याच्यामध्ये फक्त क्रीमच्या चॉकलेटच्या लेअर देत चालायच्या जसं, फ्लेवर असलं कस्टमरनी सांगितलं ना तसे फ्लेवर टाकत चलायचे, गणाश चे गणाश म्हणजे चॉकलेट च गणाश चॉकलेट मेल्ट करून त्या त्याच्यामध्ये क्रीम टाकून बनवलेल, त्याला गनाश म्हणतात, ते टाकायचे आणि स्प्रिंकर म्हणजे चिक्कू चिप्स झालं चॉकलेट झाले हे टाकायचे त्याच्यावरती फक्त. झालं डेकोरेशन नॉर्मल करायचं झालं, आणि तो टिन केक झाला त्याची पण टेस्ट छान! लागते. असं. म्हणजे, तेच हा टीन केक झालं हो ते खूप छान! आणि आता बाऊल केक पण आले आहे बघ टिनक टाईपच बाउल केक आलाय, आता आता खूप ट्रेंडमध्ये आहे तुम्ही इस्टाग्रामला वगैरे सर्च करा बाऊल केक एकदम छान बाऊल केक बाऊल केक मध्ये पण तेच आहे तेच प्रॉपर रेसिपी टिन केकची जी रेसिपी ती ना तिच बाऊल केकची रेसिपी. हम तीच आहेे, पण मग खायला खूप छान! लागत हो घरी बनवलेला खूप छान. छान ह तुम्ही तर घरी मुलांना बनवून देऊ शकता, छोटे छोटे बाऊल केक असे काय चॉकलेटचा स्पंज घ्यायचा. चा हो, कप केक हो कप केक पण बन तरी छान लागता कप केक पण मुलांना छान आवडतात कप केक छोटे छोटे असत काय आपल्याकडे जर समजा वाट्या जर असल्या छोट्या छोट्या तुमच्याकडें बिना साहित्याम ध्ये तुम्ही केक बनू शकता, म्हणजे फ क्त तर प्रिमिक्स पाहिजेत, किंवा मैद्याच बनवायच असेल तर मैद्याचा वगैरे. असं मैदा अंड किंवा अंडे खात असतील, तर अंड टाकायच. नाही, तर मैदा दही वगैरे ते टाकून पण मग बनवतो, खाताना हां मग ते टाकून पण म बनवले जातं केक. हो, छान! लागत ते कप केक वगैरे. चाकलेट चे हो, आता तुमच्या तिकडे जर केकचं शाँप असलं ना व्हेनिला प्रेमिक्स आणायच पावशर पावशर जरी आणलं ना, व्हॅनिला पावशर प्रिमिक्स आणि चॉकलेट पावशर प्रिमिक्स मग व्हॅनिला तुम्हाला जर व्हॅनिलामध्ये बनवायचं व्हॅनिला मध्ये चॉकलेट मध्ये तर चॉकलेट म अशी फ्लेवर तुम्ही बनू शकता, व्हॅनिला मध्ये तुम्ही भरपूर प्रकार बनू शकता, पायनॅपल, मँगो, स्ट्रॉबेरी. पान फ्लेवर वगैरे असे इन्सेस टाकून त्याचे इसेस भेटता प्रत्येकाचे. आणि आपल्याला जो आवडतो, तो इन्सेेस घेऊन यायचा व्हॅनिलाचा नुसता इन्सेेस जरी आणला ना? तरी तुम्ही व्हॅनिलाचा फ्लेवरचा केक बनू शकता, हम त्याच्यात मग चॉको चिप्स आणायचे व्हाईट चॉकोची चॉकलेट चिप्स हे टाकायचे फक्त झाला केक तयार आणि साधा नुसता बेक करून दिला ना तरी मुलांना खूप आवडल ते प्रिमिक्सचा केक आणि प्रिमिक्सचे पण प्रकार असत ना त्याचं ते प्रिस्टीनचं प्रेमिक्स छान राहतं, ते यूज करते मी. ते पण युज करून बघा हो चालेल, मग तुम्हाला जर ऑर्डर असली तर सांगा मला. चालेल ठीक ये चालेल ठेवू का थँक्यू हो.